हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो
हा बोला ना.
आवाज नाही येत.
हा बोला आवाज नाही येते का? तुमचा आवाज येतय ना.
हा हा.
हो.
झाला का संपा
नाही. आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. हम् आता दिवाळी लाव ना.
हा ना लवकरच करायं लागते पाणी पावसायचं
हां पावसाळ्याच्या लाईट पण जाते ना मग कधी कधी लवकर
होव ना.
म्हणून ना त्याच्यामुळे लवकरचं
तुम्ही ना किती जना ईल केले पा
माझं दहा जणलाच झाले अजून बाकी राहिले. हम्
आमचे अकरा झाली
हो हो तुम्हाला कॉल का बरं लागत माझ कॉल रिंग जातंय नाही तू
पण आमच्या ह्याच्यावर येऊन नाही राहिला. तुमचा
नई ग
नाही तसं ते आपलं म्हणच होते. तिकडूनच होते. त्या हॅपच्या इकडून होते लही जणईले होऊन राहिल तसं हम्म म्हणजे मग अर्ध्या घंट्या लागत. ते मग अर्धा एक घंट्या लावून पहाला लागतयं डबं
हां अर्धा घंटा मग त्याच्यासाठी त पुरं राब रात्रभर दिवसभर कायं तेच काम करावी
हा अर्धे म्हणे म्हणजे लय अकरा अकरा बारा बारा वाजेला अससतात ना बाय ॲपवर
हां असतात म हम् ह किती भेटलाय मग तुम्हाला टार्गेट कितीचा पंधराचा भ म्हंटला का?
हो
म पाच झू राहिला पाच आला. मग अजून पाच आले त्याच्यात दहा हजार हो दहा झाल्याून पाच ले. वीस आता हे होणार? बोल ना एवढं
अं उद्याचे दिवस आहे. ना
हा उद्याचा दिवस आहे मला पण, मग
अ मग होतच आता एक दोन अजून होती. ना मग रात्री एक दोन
काही काही कॉलते खालीच गेले.
हा काही जातात. काही माणसाही जण मोबाईलत काही कोणी म्हणते इकडे तिकडे कोणी म्ह ते लग्नं
हां
त्यांच्या ना दहा मिनिट बोला लागतं
हां
म मिनिट भी दई देईल देना चार पाच मिनिटं पाहिजे होतं ना नीट सांगतलं
धा मिनिट पर्यंत स काय बोलावता
दहा मिनिट काय बोला? आहे स्वयंपाक पण झालं आहे हे पटेकुट घे हे...
मलासा वीस जणी सोबत वीस कॉल वर हेच बोला लागते
हम्म दुसरं काय? बोला मग
काही सांगा नवीन
सांगा
हवी. जवसस राहाती कोणाली कती,? कल लावले काय लावले काहीही लक्षात नाही
नाही ना आपल्या याच्यावरच आहे ना
हम्म
किती लावले काय लावले येतात ना नंबर असतील ना तुमच्या हच्यात
म नंबरस आहे त्याच्यात आपल्याला माहि पडतेस म्हणा ते कतीक झाले तर
हाव ना
तु मला तर लागलच नव्हत वाटते कॉल आहे ना माझे कॉलच नाही लागले
नाही वाटते आलाच नाही तुमचा काॉप
मग मी अजून लावून पन तुमला थोड्या वेळने
होा थोड्या वेळा लोन पाहिज
हम् नला तलं
हम्
खाली गेल तर मग आता काय करत ते तस्त मग पूर्ण कराला लागते ना मग तो पुढचा नाही ना मग हात आज जर कधी मग पूर्ण झालं पण पुढच तरी भेटते
हा ना हम् तुम्हाला किती याचय वीस
वीस नाही आता पंधरा आहेत नाहीच्याी अक्क हे अकरा अकरा वाज चालू आहे
होव आहे हम्म विसात पण ते
नाही पंधरा दिलेल्या आहेत त्याच्या
पंधरा वेरीत की नाही डबल पाच त आात पाहिजा
अजूनपाईरा बुजे न
हा ते विषाचा आहे ते पूर्ण कोर्स
भााव का मागाय तर होता व विीस याचा
मग आता विषेचा मग मांग तुम्हाला विषेचा हातात किती पैसे आले ह
पसाचे मला भेटले दोनशे रुपये
किती फक्त दोनशेच भेटले का
हा ते कॉलवर असते ना आपण काय बोलतो त्याच्यावर तुम्हाला भेटले नव्हते काय
नाही आम्हाला दोन हजार आलेते बा
ते तर दोन हजारपय धरले आले होते सुरुवातचे
मग तपासून नाही आले कोणा बाईले दो एक एक हजार आले
ते दुसरे कॉल कॉल के
हा ना कॉलचे याला ना एक हजार हम्म आमच्या गावात झाले ना काी बाहेले
आमच्याकडे तर कोणाली वीस रुपये बावीस रुपये अशीच चालली
नाही आमच्या इकडे दोन हजार आले
म ते मस्त टॉपिक वर बोलत हो
हम्म एक हजारशी
मन कितीरले त का
एक हजार हम्म आअइ
हो आता काय ह काय नाही
ह होला पटते काय करू राहिले.
नाही नाही खेड जाई बाहेर सुट्टे होते
होन र इ वारयन
मग आज संध्याकाळ झाली चडून राहिली
हम् ते पहिलं मस्त होत
नाही ना पहिले एवढं चांगलं होतं म्हटलं मुली पटलं होतं म्हणजे स्वतः ऐकायचं आणि प्रश्नाचे उत्तर सोड हे किती झालं म्हणजे कस कोणाले आहे खूप हे त्रास होते ना बाकीचे कुठे बाहेर जाता कोणाला त काम
हा कोण्या कोण्या माणस
हम्म आपल्याला काम आपल्याला ते सगळं सोडून त्याच्यानंदी लागा लागते
हा ते आपण रिकाम्या टायमात ते सोडवले जात जर
हम्म
ते चांगले होते हे काही कामाचे नाही.
तऊ आता जोपर्यंत चालते तोपर्यंत.
हा म्हलोय वाया करून नि राहिलय अशी बोलायचे आता.
बरच नाही ब झा नाही कर घ तर मागची बाया होते किती मॅसेज येत होते म. फटाफट फटाफट मसेेत
ते पाहिजे होते तेईल हे बोलायचं अजवाल त्यांदा कोणी माणसही जोळ असते कधी कस कधी काय?
ते स्वतः जवळ पाहिजे स्वतः जवळ
हम्म कोणा कोणाजव स्वतःजव मोबाईल नाही.
हम्म
ह माजवळ बी नाही स्वतः जवढा एकच आहेच्या घरी
हो काय तुम्हाला मग कधी एखाद्या एवढचत कॉल केला तर घरी नच ग्र आहेत मोबाईल
टाइमात घरी असत तेवढ्या टाइमात लावून घ्या.
हा बरोबर
आल्याला मग तेवढा टाइम तो टाईम जातेसला.
हा
अस सेयन
हम् बॅन्स मार्क झाला ना मोबाईलच हो मार झाला.
यतद साडेतीीनशे झालं दोन महिन्यास टाकलं सातशे रुपये टाकून घ्यांतात एकखट््ट्या
बापरी
अ
हल आणि एक दिवस म्हटलं अस शिल्लक घटत नाही.
नाही
एक दिवस निघून गेला कि बस बंदच पडते कोणही लागत
होा आता लईनचसच झालं
हम्म
रिचार्ज सारखं
होा
लईनचे मीटर बी बंद पडत बा
ती तसंच आहे म्हणतात जेवढं आपल्याला समजा भेटलं तेवढंच वापरा रिचार्ज संपलं कि लाईट बंद आणखी रिचार्ज मारा
हो
आता सर्व प्रायव्हेट होतय सरकारी काहीच नाही आहे.
तुम्ही कोणत्या गावच्या आहे?
बँक प्रायवट आहे, आणि मीटर पण आता समजा लाईट बी प्रायव्ट शाळा पण प्रायव्हेटच होत आहे.
सगळं
हा
सरकारी सगळं बंद होन राहिल. हम् पाच पाच मिनिट द्याय लागत होते बोलायचे ल झाले दहा मिनिट
हम्म दहा मिनिट जास्त झाले.
हम्म
आता आपण जर कधी समजा कोणा कॉल केला तर मग समोरच्या व्यक्तीसघ बी बोला लागते ना आपल्याला ते एवढं मग दहा दहा मिनिट न किती होऊन राहिला.
ह ना मग त्याच्यान होत नाहीत ना हे लवकर
हम
दहा दहा मिनिट वीस मिनिट जाऊन राहिल ना एका वेलेले
हम्म
तेचे दहा ना आपले दहा
बरोबर
कसा आहे ते
काय त्याची कॉल येत होता ना आपला कॉल द्यायला लागत नाही
मग ते अर्ध्या अर्ध्या तास चांगलंन प लागतात आमच तसचऊन राहिल
हा ते अर्धा तासा ना लावून
म्हणजे जव्हा समजा जेव्हाच तेव्हा नाही लावू शकत आपण
नाहीय जवा चा तेवा नाही लावू शकत
चालत होत तस माग त केलं होत आम्ही तर जेव्हाच्या तेव्हाच एक बैस म्हटला आणि चार कॉल करून घेतोतो पहिले पाच कॉल
नाही ना ते तिकडे ते काहीतरी कमी राहिला म्हम टागी असं काही कणपोळ राहिले की त्याचच्या नाशे करू राहिले
हा
बरं मग ठीक आहे ठेवतो हा हा करा